हॅलो
हॅलो
हा आवाज यायला काय?
हा यायला लागलाय -
हा मेडिकल मध्ये आहे वाटतं?
नही, मेडिकल मध्ये.
म कस्टमर तेन नाहीत का?
कस्टमर आहेत
हा हा.
पावसामुळे जास्त काय नाहीये.
हा हा.
कंटिन्यू तर नसतातच.
हं हं.
जरा जरा एक एक येतील तेवढंच.
हा हा. म अशा तुमच्या द आता काय एखादच कुणा कुणाच्या असत्या.
आम्ही सगळेच करतोय.
हं हं मग पंढरपूरला जन कोण जात नाही का?
दोघांची पण असते. नाही पंढरपूरलातेण कोण जात्या? गावातन वारी तेन जात्या.
हं हं.
पण कसाय सगळ्यांची कायतर कायतर आपापली कामं असतात. त्यामुळे काय, वारीत काय कुणाला जायला जमत नाही.
होय होय. आणि ते दिवस पण भरपूर असतेय ना.
हा दिवस जास्त असतात तर सगळं सोडून जाता येत नाही. आणि तसंय प मग दुसरं कोण तर करणार असलं तर चालतय. कोणाला तर करा म्हणून सांगायला येतं. आमच्यात कस एक म्हैसा आहे. मग म्हशीची धार तेण काढाची असत्या, वैरण आणायची सत्या. परत कंपनी पण चालू असते ना. मग तिथं कोणतर लागते त्यामुळे सूट ते काय कोणाला घेऊन चालत नाही. आमचं पण माझ पण मेडिकल चालू असतय.
हं हं.
सासूबाईंचा काय पाय दुखतो, त्यामुळे त्यांना काय होत नाही. त्यांना काय जाता येत नाही नी.
होय होय. झालं त्या ताई ह्या शनिवारी आहे पुढच्या वाटतं.
व्हय. पुढच्या शनिवारी ये का एकादस?
होय. आता येत्याला शनिवारी आहे.
हां हां.
अं?
सगळ्यांची असत्या काय म्हटलं एकादशी?
होय. आमच्यात पण असत तशी सगळ्यांचेच असता.
हां हं.
आमच्यात पण काय को कोण तीड जात नही इथंनच नमस्कार करायच. ते कस भरपूर दिवस असते. आमचे असं सासू आमच्यात कामधंदा सगळं सोडून जायचं होत नाही.
हं.
म तुमचा आता कुठला बेंदूर आहे? का झाला तुमचा? महाराष्ट्र होता का कर्नाटक होता?
नही आमचा कर्नाटकीच असतोय.
तुमचा कर्नाट, आमचा पण, हा हा आमचा पण तोच असतोय.
सांगलीच्या साईडला तिकड हा दुसरा बेंदूर कर तात नाही. इकडच्या साईडला काय आपला कर्नाटकी बेंदूरच असतोय.
होय होय. तिकडं सांगली साईडला महाराष्ट्रीयन आहे.
व्हय. त्या साइडला असतय.
हम्, हम्म, हम् मग तुमच्यात कसं करताय ते? बेंदूर तेनच की तुमच कस आहे?
मगं काय आमच्यात बैल तेन नाहीत त्यामुळे काय पळवायचा काय विषयच येत नाही. मग ते मातीची बैला देऊन जातात कि
हा हा.
काय त्या दिवशी पूजा करायच त्यांची. देवाऱ्यावर
हम् हम्.
अ पोळीचा पोळी करून पोळीचा नैवेद्य दाखवायचा
हम्म. हम्म! आणि दुसऱ्या दिवशी मगं ते धपाटे तेन असतें.
हम्म!
तुमच्या तेवढं काय करत नाहीत तसं.
आपल्या इच्छेवर असते म्हणज करणारी करते आत नाही असं नाही.
हम् हम्.
पण इकड काय नाही पोळीच तेवढं करतोय. ते दुसऱ्या दिवशी काय धपाट बिपाट काय करायचं होत नाही आम्हाला.
ते कर तळात त्यात म्हणतात ना ते धपाटं केलं की.
हा होय ते तळायचं असतय.
हम्म! आमच्यात असतंय मग तुमच्या असं कर ते काय तोडत नाहीत काय.
इ सर सुटतय की गावात असतय ते आम गावात काय जाणारी जातात बघायला करायला पण आम्हाला काही बघायला मिळत नाही काही.
हा मग तुम्ही कधी काय जात नाही काय बघायला..
नाही ती माणसच असत्यात आम्हाला कोण घेऊन जाणार बघायला.
हम्म! होय.
घराजवळ असलं हे असलं की बघायला करायला चालते.
होय.
तेवढ्या तिकडं बघायला जायचं म्हटलं तर मग घरातली माणसं घेऊन जात नाहीत नाही तिकडं काय काम आहे.
हो होय मग तुमचा लांब आहे काय गावातून घर.
ते म्हणजे एवढं पण लाणार नाही एक दीड किलोमीटर हाय.
हम्म!
पण कर तुटतोय तिकड कुठं दुसरीकडेच असतंय नाही.
हम्म हम्.
त्यामुळ काय जायचं होत नाही.
हम्म हम्. आमचं पण गल्लीतच असते त्यामुंळ आम्हाला पण बघायला भेटते.
हा ते कसं गल्लीतल्या गल्लीत असले की बघायला मिळते.
होय.
लांब असलं तर कोण घेऊन जाणार आणि सगळी माणसूच असतात नाही बघायला
होय होय.
मग लेडीज लोकांच जायचं आवड ते
हम्म मग कसं मोठ्या नसते का तुमच्या भरपूर
नाही एवढं मोठ नाहीे ते कस घरात बैलं ते नासली तर त्यांना ते सण असल्यासारखं वाटते ज्यांच्या घरात बैलच नाहीत काय नाही त्यांनी काय नुकत पूजा करणार आणि पोळ्या
मग तुमच्यात कर हे आहेत ना जनावर आहेत ना
ना हती मातकते अणती
एकच आहे व्हय.
होेत का.
हम्म हम्म त्याला पण मग मखर धुवायचं रंगवायचं ते असतेच की.
आता रंगवायचं करायचं का होत नाही कोणाला
हम्म तुमच्यात कोण लहान मुलं नाहीत का?
लहान मुलं पण आपापल्या कामात असते.
हम्म हम्म
थोडा वेळ मिळत नाही नाही सगळं करत बसायला.
हम्म हम्
तुला मशला भून तेवड काढतात ते आधी करत होते. ह
हम्म हम्म होय आद्य नसायचं तस होय होय.
ते ते दावते बांधतात नवीन
हो दण तसं दण नसत
आता काय एव्हडं फोन करते.
होय होय आधी मोठ्या नसायचं.
् तुमचंत का म
काय ते
म्ह त्याला हा काय म्हटलं
नाही आमच्यात पण काय नाहीत. जे काय ते मातीच येऊन देऊन जातात ते तेवढंच पुजायचं त्या दिवशी मग ते पोळ्या वगैरे ते करायचं हेच क..
ब
दुसऱ्या दिवशी होय होय पहिल्या दिवशी ते पोळ्यांचं करते.
ह
आणि दुसऱ्या दिवशी मग धपाटे असतात.
हम्
दुसऱ्या दिवशी धपाटे ते करून त्याचा ते नैवेद्य दाखवायच.
हा
नाही आवडी निवडीवर असते.
होय एक एक जण धपाटे पण करतात एक एक गावाला करंजा पण असतात.
कस कुणाची कशी प्रथा असल त्याच्यावर
हम्म एक खर्या एकका गावात भरपूर मोठ्याना करतात हे.
हम्म अ बैलं ते नाचतात. त्यांच घरात त्यांना जर असं मोठ्यानं सण असल्यासारखं वाटते. जच्या घात हा ज्यांच्या घरात कायच नाही त्यांना काय वाटणार हाय
होय. आमच्यात तरी कायच नाही उगच ते करायचं म्हणून एक प्रथा आहे पहिल्यापासून म्हणून करतात सगळे
हम्म
हॅलो
हां बोल की,
माझं किती वाजता जाताय घरला?
पण यायच नंतर पेशंट असले तर जरा थांबायला लागतय.
हू हू.
नसले तर मग आठ वाजता बंद करायचं आणि जायच.
हू हू.
पेशंट असलं तर जरा उशीर होतोय, सव्वा आठ साडेआठ वाजतय. बंद करायच.
हम्म. व्हय. मग तिथं कुठला दवाखाना तुम्हाला अँटॅच हाय?
हा डेंटिस्ट आहेत.
हुं हुं.
ह दातांचा दवाखाना हाय.
हुं हुं.
खाली मेडिकल हाय.
हम्म वरती हाय व्हय त्यांचं.
हम् वर हाय त्यांचच आहे नाई मेडिकल डॉक्टरांचच मेडिकल हाय.
तुमचं लायसन वगैरे हाय काय?
हा माझं लायसन लावलंय इथं.
हुं हुं.
पण मेडिकल डॉक्टरांच हाय.
हुं हुं मग तुम्हाला सगळं टोटल किती देतात त्यानी?
पेमेंट तर मी कस जॉबला पाहिजे, त्यामुळं पेमेंटवरच की
तेच किं मग, ते किती देतात तुमच महिन्याला?
आता इथ साडेसात हाय.
हा हा.
ते इथ इचलकरंजीला मोठं मेडिकल आसलं तर, जास्त पेमेंट पडतय नी गावात इथं काही जास्त काउंटर्स होत नाही. त्यामुळ त्यांना पण पेमेंट द्यायला परवडायला पाहिजे की
व्हय त्यांना पण परवडायला पाहिजे नाही ते
हम् त्यांचा सेल तेवढा होत असला तर, एक वेळ चालतय. सेलच जर जास्त होत नसला तर, त्यानी कुठल देणार हाइत.
व्हय व्हय ते पण तसच हाय त्यांना पण ते हे, व्हायला पाहिजेल ना सगळं त्यांना पण काय झालं पैशाचं?
तुम्हाला पण खर बर हाय तिथल्या तिथं
हा.
तुम्हाला पण बराय म्हटलं म्हणजे घरातली पण कामं होतात आणि ते पण होत तेवढ्या
हो ना हां हां.
चालतय मग ठेवू काय?
हां हां.